हाक्चुली अग. खूप दिवस झाले आपण कुठे फिरायला गेले नाही ना म्हणून मी तुला कॉल केला होता मला खूप गोर होत. तुम्ही विचार करत होते आपण कुठेतरी फिरायला जायला पाहिजे. तर तुला भेटेल का टाईम
हो हो मला टाइमच नाही नाही आता सध्या आहे ना एक दोन दिवसाच काम आहे बाकी फक्त या हप्त्यामध्ये पूर्ण बिझी शेड्यूल आहे पण तेवढं काम करून घेन मी पटापट. कुठच्या हप््यामध्ये ठरवू आपण प्लॅन कुठे जायचं काय?
हा हा हा आप म्हण असं. तीन चार दिवसाचं प्लॅनिंग केलं तर तुला काय वाटत कसं वाटतं.
एकदम व्यवस्थित अजून काही अजून कोण कोणी तू मी.
हा अजून ठरला राहील त्याच्यानंतर पूजा शिंदे. तिला पण सांगू एकदीी दिीपली खाताळे तिला सांगू
माधुरीला सांगू आपण
हा प्रियांका कुलकर्णीला सांगू आणि त बघ ह संध्या
हा संध्या संध्या बरोबर
हा संध्याला पण सांगू म्हणजे माझ जर आपण सगळे आपल्या कॉलेजमेट्स आहो आहे ना त्या सगळ्यांना ू एक कॉनटॅक्ट करू आणि जे जे फ्री असतील तस सगळ्यांच्या हिशोबाने नाही का जाऊन येतील
काय करू आपण हे जे आहे ना नंबर ओळखितलेय अ मी ना काय करते एक ग्रुप तयार करते व्हॉट्सअपला त्याच्यामध्ये तू आणि मी आपण ग्रुप ऍडमिन करूया मग तुला ज्यांची नावं सजेशन करायचे होते हे बघ तुला सजेशन वाटतय त्यांना ऍड कर त्या ग्रुप मध्ये मी मला जे वाटते त्यांना ऍड करते पण करताना अशेच कर की जे बाहेर जाऊन जास्त असं भांडणार नाही किंवा चिडचिड करणार नाही किंवा असं टाइम वेस्ट अस जास्त घालवणार नाही फोटोज मध्ये याच्यामध्ये नाय तर आवरण्यात नाही ते काही पण असं अ आपण म्हणतो ना भांडणतांडण करणे कोणत्याही गोष्टी
हो जस ते येथ नेचर आहे
तस तसं नको मुली कारण की मग काय होत अगं मग ते सगळ्यांचं स काही काही मुली काय करता आवरायलाच खूप वेळ लावून देत
चालेल चालेल आपण हा आपण एक काम करू ती जी होती नां सकाळी तिच नाव स्किप करू ती क्चुअल मध्ये तीच हिस्ट्री तत ठिक
मग ते काय होतं बाकीच्याचा मुड ऑफ होऊन जातो कस बाकीचे पण आता समजा कॉन्ट्री काढणार समजा आणि त्यांना तेवढे जर त्यांना जर तस भेटल नाही तर पुन्हा मग सगळ्यांचा मुड ऑफ होऊन जातो ना गं नाही तर आपण हे वकेशन आपण ऑर्गनाइज करू आपण समजा
हो हो
हम् मंग ते आपली बहीण नको अस त्यामुळे म्हणल इथे मग कसयं मुली कशी म्हणजे आपल्या सोबत फ्रेंड सर्कलमध्ये मेन मेनच घे
नाही आपण काय करू आपल्या ज्या नाही जे आपल्या एकदम क्लोज आहेत आणि आपलं एकदम क म्हणजे कोऑपरेटिव्ह आहे छान पण त्यांच गावरान पणा आणि फिरून पण होईल अशा हिशोबा बघू आपल्या जवळच्या मैत्रिणी माधुरी संध्या पूजा त्यांना सांगुयात पूजा शिंदे मग कस आपली पटपट पण म्हणजे कमी जणी असते मं आपण तर आपलं फिरून पण चांगलं होईल आणि जास्त जस म्हणतो की खूप जनींना आवर न्यास जास्त टाइम राहणार मग सग मग त्याच्यापेक्षा आपण काय करू कमी झाली पण चांगलं आपण चांगलं जवळ जवळच्या मैत्रिणी आपणच जाऊयात एवढं पूर्ण खूप जनींची कनेक्ट होत आणि प्रत्येकीचा टाइम कनव्हीनीयन्स ते पण मॅच नाही होणार लवकर आपले ट्रिप लांबत जाईल
ट्रीप लांबत जाईल आता आणि कस करायचं मी दिवस म्हजे आता समजा आता सध्या वातावरनानुसार आपण महाबळेश्वर किंवा माथेरान अ का दुसरं शिमला अस जास्त लांबची टूर जवळ अरेंज
खूप लांबची टूर पण शिमला वगैरे अशी अरेंज करणार तर मला तरी नाही वाटत कारण प्रत्येकीच्या मागे काही ना काही आहे कोणाची मुलं कोणाचं हा त्यांच्या मित्रांचं म्हणजे प्रत्येकाचं सासू सासरे प्रत्येका असत तर मग ह्या च्या अकॉर्डिंग पण तीन चार दिवसामध्ये येऊ अशा हिशोबाने महाबळेश्वर वगैरे किंवा माथेरान असं जवळच्या जवळच हे कराव
अ ठीक आहे मग एक आहे ना ऐक आता माझा एक फ्रेंड आहे ना अ तर आहे ना मी त्याच्याशी बोलते कारण की तो पण टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे करतो ना त्याच्याकडून एक एखाद पॉट तर तू सजेस्ट करते म्हणजे महाबळेश्वर फायनल करायचं का किंवा ग्रुप मध्ये ठरवायचा
हा चालेल
ण ग्रुप मध्ये मग प्रत्येकाचे वेगवेगळे सजेशन येते मग ते पूर्ण कन्फ्युजिंग होईल आपल्या अभि नक्की नक्की कोणताच विषय इला इिचं ऐकलंय तर तिला राग तिचं ऐकलं तर तिला राग ये मग त्या माझ्या हिशोबाने आपल्या दोघींनाच ठरावं जास्त
हा आपण एक काय करू की तू तुझा जो फ्रेंड आहे त्याला कॉल करून त्याच्याकडन एक हे घे कोटेशन तर किती खर्च घेऊ शकतो काय श स त्या विचार किं पर् प प्रस्नल ते किती खर्च येऊ शकतो असं काही जरी त्याच्याकडे असेल तर तसं पॅकेज वलेज असेल ते बघ मग आपल्याला कोणत परवडतय तशा हिशोबाने आपण त्याला दे वू
एक एकाला समजा आपली कॉन्ट्रेक्ट दहा ते पंधरा हजार आली तरी काही प्रॉब्लेम नाही ना
काही प्रोब्म नाही म्हणजे त्याच्यात सगळा खर्च आपला इन्क्लूड झाला म्ह तर होतय
आणि समजा मला काय वाटतं माहितीय का आप मला काय वाटतं की आपण गाडीने प्रवास घरातत भरपूरत भरपूर हे रेल्वेच रिझर्वेशन केलं तर
मग खर्च पण कमी होईल आपला
हा खर्च पण कमी होईल आणि आणि मेन म्हणजे जे वेगळे काही गार्डनने आपण शसत भरपूर घरी घरातल्या सोबतच फिरायला हा तस राहत पूर्वी पण भरपूर फिरलेलो ट्रॅव्हलिंग बस मध्ये म्हणायला ट्रेनने कस थोडी छान चेंज खयच
हो तो पण छान नुकसान राईल
कारण की त समजा टूर्स ट्रॅव्हल्स म जे असल त्यांच्याशी बोलून आपणसमजा त्यांच्या थ्रूच केलं पण रेडिओने आपण रिझर्वेशन केलं तरी म्हणतय वेडमच तिथं त्यांचे पुढं त्यांचे सर्विसेस
पल त्यां सुविधा अस पण त्यां आपले ऑप्शन असतात बऱ्यापैकी तर आपण तसं पण त्यांना विचारून बघूयात एक नाही तर मला काय म्हणायचं नाशिक रोडला पण एक ऑफिस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सच त्यांचे पण छान पॅकेजेस वगैरे आहेत ते आंद तर बघ सरला जॉबला जायचे तिथे
हम् मला फार साठवत नाहीये पण एकदा मीनं जाऊन तिथ पाहून घेन काही प्रॉब्लेम नाही मला तिकडे चक्कर चालूच राहतात म्हणजे हा हो
हा त्याच्या समोर तो मॉल आहे तिथं होत जे तू हा तिथ एक होत तर पॅकेज पण आपण बघू शकत तिथे जाऊन
हा नाही मी काय करते आता म चक्कर चालूच राहत ना त ना मग मी जाऊन पाहिलं वाटलं अस मला
हा तर तू तिथे जाऊन बघ त्यांच्याकडे काहीतरी स्कीम पण नाही वाटत नाही का अ बारा महिने घार स्पट त्यांच्याकडे स्न पण आहे एक बारा महिने बारा स्पॉट बारा ठिकाण एक्सप्लोर त म्हणजे ती स्कीिम काय आहे ते बघून ठेव आता सध्या तरी आपण एका सिकम ठेऊ पण ती स्कीम पण बघून ठेवू म्हणजे आपल्याला पसनली जायचंय
तेवढी माहिती काढून ठेवते आणि मग आपले जर त्यांना सांगते बजेट आमचं दहा हजारे किंवा बारा हजारे आणि रेल्वेचे रिझर्वेशनने किती फायदेशीर राहील किंवा आपल्या गाडी चीनीगीदे फायदेशीर त्यचे बजेट पाहते राहण्याची सोय किंवा तिथे गेल्यावर त्यांची ट्रॅव्हलिंगची सोय कशी राहील ते पाहते आणि तशी माहिती दील्या नुसार पाठवून देते
हा
पण आपला च म्हामस महाबळेश्वरपेक्षाही जर दुसऱ्या एका ठिकाणी जर जास्त चांगली आपल्या सुविधा भेटतर सर किंवा आपल्या पॅकेजेस मध्ये बसत असेल तर मग मी आपण दुसर ऑप्शन पण चूज करू शकतो ना मग
हा बघ म्हणजे पंधरा हजारापर्यंत त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या ट्रीप आहेत कुठे कुठे जाणार आहेत त्याच्यामध्ये
आता ह हे बघ आपण मी समजा त्यांना बजेट नंतरना दहा ते बारा एवढाच सांगे कसं वरच आपल्या बाकीच तर वस्तू खर्च घेण्यास सखीपण आप म्हणजे आपलं स्वतःचा पर्सनली खर्च आपला वीस हजार रुपये येणारे हे आपण गहेत धरायच
हम्म
म्हणजे आपण हे घे खायला पियला घेणार किंवा आपला वैयक्तिक कोणा घरात ल्ययासाठी पण काही वस्तू घेणार मुलांसाठी पण काही घेणार मग त्याच्यासाठी पण आपले पैसे राहिले पाहिजे ना
हा ते तर आहेच वै आणि ते लोक पण जेव्हा दहा हारच सांग तेव्हा ते आपल्याला पंधपर्यंत कसं पण घुमून फिरून आणता
आणतातच त्याच्यामुळेच मग सांगताना मी काय करेल दहाच सांगेल किंवा आणि त्यांच्याकून सजेशन ऐकून घ सगळ्या गोष्टीच पण बारापर्यंतच फायनल करण अस थीलर तरच नाही तर मग आपण वेगळंळ काहीतरी करूया वेगळं का
ू एक गोष्टींचेच्य शी जरा ज निगोशिएशन पण कर का त्यांनी जर सांगताय तुला कि हा पंधरा हजारच पॅकेज आहे आम्हाला तर तुम्ही त्यांना सांग की आम्ही ग्रुप वाइज येतोय मग आम्हाला काहीतरी ग्रुप डिस्काउंट द्या
हो नाही ते तर आहेच घर ते तर होणारच
हम रपचकरंडीस
आणि कसं कोुठे समजा आणखी कोणी ओळखीच असत त्यांच सजेशन घेता येल आपल्याला ओळखीचा थोडा फरकच पडतो ना जरा अ
हम्म तीथ
आणि जसं माझं मत ऐकी की एकदा केसरी हे पण पाहते आणि केसरी म पण जाऊन पाहते मीना गोल्डवाने
हा हा हा केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हा हा. हा चालेल तू एक काम कर तू जा त्यांच्याकडे अमी सगळी इन्फॉर्मेशन कीये मग जस यात अ आज संध्याकाळी झा नाही का?
नाही आज समधा काहीचच मी आता माझं नाशिक रोडला काम आहे ना ते लगेच जाऊन येईन. आणि थांबेल पण आणि तुला तशी माहिती पण दिन मी
ठीक ठीक चालेल मग लगेच कॉल कर मला आता आता एक तू काम कर पाच मिनिटात लगेच. मला लगेच कॉल करा हा ठेव आणि दुसरा कॉल कर.
थांब आता मी आता थ थांथ मी चहा बीते ना आता ना हो हो पीना.
ठीक आहे ठीक आहे बरं बरं.
नंदा आहेत हं हं हं.